हॅलो गणराजभाई कॉल चालू राहू दे काय?
हा हा राहुदे राहुदे
काय करायलीस
काय नाही बसलोय भाऊ
मग अभ्यास चालू य की नाही तुझ
चालू चालू आहे की
किती मार्क ला पास हाय य?
हे दोनशे मार्काचा पेपर आहे रे इंग्लिश पंचवीस क्वेशचन येत
हा हा
आणि परत मॅथचे दहा क्वेश्चन येत
रिजनिंग
नाही रिजनिंग येत नाही सायन्स पाच क्वेश्चन येतात तर कॉम्प्युटरचे क्वेशन की कॉप्युटरचे क्वेश्चन पाच येत्यात.
हा हा!
आणि हे जी पाच येत्यात, जी के ची पाच.
अच्छा निगेटिव्ह मार्किंग?
निगेटिव्ह मार्किंग हाय की वन फोरत हाय.
हा वन फोर्थ हाय? वाढवल्यात?
व्हय एक एक मार्क जाणार बघ
आईला बरोब, मागच्या वेळी काय होतं माहि झिरो पॉईंट सेव्हंटी फाय.
ह वय तेवढं होत.
मग काल मी जेवढे पेपर दिलेत त्याला झिरो पॉईंट सेव्हनटी फाईवच होतं. आणि डायरेक्ट एक मार्क आयला. आणि टायपिंग टेस्ट?
टायपिंग टेस्ट त तीस म्हणजे तीस स्पीड लागत्या अक्युरसी तुझी ऐंशी लागत्या की.
बर
माझं फिजिकल नंतर्न हाय रें. ते नुसतं क्वालिफाय करायचं हाय ते.
चालू हाय का? प्रॅक्टिस चालू ठेव.
प्रॅक्टिस आता पेपर झाल्यानंतर चालू करायच की.
नाही नाही कंटिन्यू चालू ठेव. पुढं काय करत्यात माहितीय काय? पेपर झाल्यावर कर तो असं करतो तसं की नइ म जरा राहते रे लई जणांच म्हणून तुला सांगालोय थोडं थोडं म्हणजे बॉडीला किनय ऍक्टिव ठेव. तपासून हा तर तुला हे होत नाही रे जेव्हा तू चालू करतोस की नइ जास्त, किती महिन्याचा टाइम मिळतोय तुम्हाला? ते रिझल्ट लागल्यानंतर हा दोन तीन महिन्यात नाही होत बाबा मला माहित हाय कवर आणि तुझं वजन पण हाय तुला माहित हाय बघ. हा तुला आतापसून चालू करा पाहिजे. आतापासून तू रनिंग केलास तुझं वजन कमी होत राहणार प्लस नंतर जेव्हा तुला ते टाय मिळणार की नाही त्या टायमिंगमध्ये तू आपलं हे, अ स्पेस मेंटेन करायचं हा. कि एवढा मिन टाईम मधे एवढं पळायचं असं. म आतापासून चालू करतो.
चालतय ये करतोय
गेलास पोर असत्यात आपली. डांबाखालची पोर आहेत बघ हा त्यां. त्याकडे गेलास ती करत असत्यात प्रॅक्टिस. आणि त्यांच्यासोबत पळायचं, डेली त्यांनी बरोबर एकदम प्लॅन करून पळत्यात. आज स्लो करायचय उद्या लॉग पळायचय उद्या स्प्रिंट करायचय असं मग तसं पळलास की नाही तुझं वजन पण कमी होतं आणि डाईट स्किन प्रॉपर ठेव. आणि जव्हा ते
त्या ज्या वेळेला येऊनार. आहे की नाही
हा!
म्हणजे आता डायट मी काही चालूच केलं नाही काहीच नाही.
नाही नाही, कर कर, चालू कर आता असं पण हळूहळू वजन कमी केल असं किनई काय होते माहिती का तुझी ताकत. हाय सर हत्या काय. पण तू अचानक वजन कमी केलंस की नाही ताकद एकदम कमी होत्या. आणि आशक्त पणा येतोय.
अशे पण आपण येतोय सोडवाया लगेल चालू केलं अस
ते मला पण माहित आहे. मी अचानक एकदम कमी केलो रे मी केलतो बघ. ग अ आपल्या अकरावी बारावीला गेलतो, अकरावी बारावीला गेलतो. क्रिकेट अरे आपल्याला कबड्डी. घ्यायचं होत रे स. तर केल पाहिजे होंत वजन आणि माझं द सेवंटी नाईन
हा हा हा हा.
हा मी दोन ते तीन दिवसात कमी केलतो विचार कर. हा दोन ते तीन दिवसात म्हणजे मी तर लईच कमी केलतो सोड त्यावेळी पूर्ण सिक्सटी नाईनवर आलेलो बग. सेव्हंटी नाईन मधन होय न्हाई प्रॅक्टिस आणि काय खाल्लो पण नाई जास्त रे तवा
माझा आता नव्वद हायं. नव्वद नव्वद
माझ नाईंटी थ्री हाय. माझा तर नाईंटी थ्री हय. व्हय. बरोबर हय साठ केलस तरच हाय हा. कर बाबा चालू कर चांगलं हु दे लवकर.
पेपर निघतुय सोड. पेपर सोपा असतोय.
ये हा हा पेपर चांगला हाय सोड.
पेपर सोपा अस म्हणजे सगळं लिया मॅथस पण हाय की नाई एलिमेंट्रीचे वर अस सरे एलिमेंटरी वर म्हणजे हे आपल दहावीवरच
दहावीच्या वर. चांगलाय कि मग आ कधी निघणाराय अजून?
पुढच अग्निवीरच तुझं बस असायला पाहिजे की टायम मला हे टी ए निघणार हाय ब आता.
कुठ हाय? ती न्हाय आपण आकल ते सांग मला
हा क्लर्क अरे टी ए क्लर्कलाच हाय पण पोस्ट आहेच की टी एच्या त्या
अच्छा ट्रेडमेन्स मध्ये येतय ते.
ह नाई क्लर्क पण येतय कि. नाई अरे क्लर्क पण येणार हाय त्यात या वेळला टीएला मग टीएला पण भरणार हाय मी आता ऑक्टोंबरला निघणार हायत बग
सांग मला सांग तसं म्हणजे मी पण भरतो रे
चालतय चालतय सांगतो कि. टायपिंग बसतय सोड टायपिंगचा काय विषय नाई टायपिंग माझं हुतंय हम्म काय न्हाई. मी ते युट्यूब वर ते एकट हाय रे ते सर आहेत तेजच बघून कराय लागलोय आणि थोडं
हा-हा-हा-हा पेपर सॉल्व कर मागच्या वर्षीचे दोन. तीन.
आता तिने दिलं म्हणजे जॉईन इंडियन आर्मीच्या ह्याच्यावर टाकले रे
हा बरोबर वई् हम तेच तेच दोन तीन मागच्या दोन तीन वर्षाचे पेपर आहेत की नाही जेवढ्या वे आपण क्लर्क पेपर झालेत तेवढं कर.
सॅम्पल टेस्ट सॅम्पल टेस्टचं म्हणजे त्यातच बघून कराय लागलोय.
हा नाही सॅम्पल टेस्ट तर ते हेच्यासाठी असते की म्हणजे त्यांना कळावं, की तिथं गेल्यावर कसं करायचंय. ते जग प्रश्न आणि त ते प्रश्न च जरा पण नसतय.
पिवाय कू पण त्यातच हाईत. त्यातच हाईत.
तुझं आणि काय मग?
आणि काय तुझं नवीन काय?
नवीन काय नाही सध्या. चालुय मी पण वर्कआउट चालू केलोय सोड.
कुठला वर्कआउट चालू केलायस व्हय तु?
बाबा
बर-बर-बर कर-कर.
पण लई एन्जॉय केला आता
व्हय बाबा कमी करायला पाहिजे. मी मरदा कमी
म लई कमी केलतास तू, मधी मस्त हा मस्क्युलर दिसालतास आणि अचानक जेव्हा तू गायब झालास आणि अचानक आलास तवा हे झालं तुझं मी म्हणल अरे असं का?
त्यावेळेला लई म्हणजे असं मी लई सिरियस घेतलेलं रे झालतं कमी ते नइ आता काय हुईनाच होईनाच आता मार्दा. किती पण काही जरी पण केलास पाच दिवस गेलो की नय पाच दिवस, पाच दिवस गेलो की नइ सहाव्या दिवशी जातच नाही आम्ही असं व्याय लागलंय.
हा अरे ते हुतय सोड. मेन कसं हाय माहिती हाय काय आ आता वजन पण असं असतं की आपण जास्त उशीरपर्यंत त्या वेटला हे केलो ना तर कमी वयात जरा टाइम लागतय रे
टाइम लागतोय काय?
म्हणून जास्त उशीर त्या एकच वेट वर कंटिन्यू ठेवायच नाही थोडं कमी करतच रायचं थोडस का कमी होऊ दे पण कमी व्हायला पाहिजे
आता चालू करतो आता उद्यापासून आता मी जरा पहिला वॉकिंगच चालू करतो
चालू कर चालू कर उद्यापासून आजपासूनच चालू कर वॉकिंग रात्री वॉकिंग किमान दहा हजार स्टेप पूर्ण कर तुझे
तेच की दहा हजार स्टेप पूर्ण करायला पाहिजे दहा हजार केलास तरच म्हणजे हे होतं रे इथन मग आमच्या घरापासन कबनूर पर्यंत गेलास की चालते
बरोबर आहे बरोबर कुठे आहे तुमचं घर
हे बँक ऑफ इंडिया पशी रे जनता बँके पशी
अच्छा तिथं बरोबर बरोबर
सरप्या त्यांना माहिती आहे की सांग सरपया तेन आलती ना बँकेत बँकेत येतात सारखं हा ते तुझ किती झालीत रे कमप्लीट? हे टास्क
आता य चालू आहे तुझा पंचवीस वा चालू आहे बघ
पंचवीसावा
हा पंचवीसावा
मग पैसे मिळालेत काय तुला?
टास्क पूर्ण झाल्यावर तीस टास्क पूर्ण झाल्यावर मग तेनी एकदम चेक करणार हाईत वाटतं
काय सांगालायच मग ते पहिलं पहि मग ते पहिलं पाच पहिलं पाच दिलतीत बघ
ते सगळं झाले की हा अरे तेनी तस चेक करणार बघ त्यानी पूर्ण तुला एक आठ टोडा दिल्यात काय आपल्याला टास्क मिळालेला? गुरुवारी गुरुवार शुक्रवार श शनिवार रविवार, सोमवार नी मंगलवार सहा दिवस आणि अअ सहा सात आपला काय मंगलवार बुधवार बुधवार पर्यंत टास्क पूर्ण करायचाय तीस कॉलचा
बुधवार पर्यंत
बुधवारच्या नंतर त्यांनी चेक करतील आणि पैसे मिळ असं काही तर आहे.
आठवड्यान मिळणार होय.
हा
मग एका कॉला ऐंशी रुपये
नाही. आपल्याला म्हणजे आता मी तुला कॉल केलोय ना तर एका कॉलला मला शंभर रुपये मिळणार आहेत पण जेव्हा तू कॉल करशील म्हणजे तुला असाईन झालं समज काय तर माझ्या थ्रू कनेेक्ट झालास हा तू जेव्हा एक तील तवा तुला ऐंशी रुपये मिळणार आणि त्यातनं वीस रुपये मला मिळणार अस काय तर हाय वाटतं. काय करू नको हाईत तेच पै हा
म्हणजे दोघी दोन्हीकडन पण पैसे मिळणार.
हा असं मिळू शकतय पण आता असं कोण करना असाईन मॅडम काय करना कुणाला
व्हय अरे मागच्या वेळ त्या पोरींनी म्हणता किती कमवल्येत पैसे
बघितलं की दोन दोन तीन तीन हजार रुपये कमवल्या
बग की मर्दा खरं ते एकदाच येतय काय म्हणजे एकदाच येतय काय हे असं करायला. तीस कॉल एकदाच
त्येंच्या प्र अरे त्यांना जेव्हा टास्क येतोय ना त्यांज्याप्रमाणे त्यांनी करतात. हा त्यांना जेव्हा टास्क येतोय ना कंपनीकडनं तेव्हा त्यांनी करतात. हा महिन्यातन नाय आता वर्षातन झालं ना आता त्यांनी मागच्या वर्षी सेकंड इयरवाला पल्या आपली जे वर्गातली पोरी होती सेकंडइयरला केलतीत बघ तवा दोन दोन तीन तीन हजार रुपये कमवलीत. विचार कर आणि तवा मी बी सगळ्यात लेट मी फॉर्म भरलो माहित आणि यावेळी सगळ्यात पहिला मी फॉर्म भरलो. व्हय अरे सर टाकालतील कायतर लिहालते मग टायपिंग यायलय बघितलं सर लगेच टाकली बघ क्लिक केलो फॉर्म लगेच भरलो सगळ्यात पयला नंबर माझा डारेक्ट मला पहिला आसाईन झालं. ह ह
हं हं झालं घे. तर मी मी पण भरलेलो मागच्या वेळेला ख तर मला आलं नव्हतं खुळ्या
मग तेच सांगालोय रे मागच्या मला पण नाही आला ना कारण उशीर झालता यात कसं आहे जे पहिला यील तेला असाइन होते सर काय करत्यात? पी डी एफ मध्ये हाय ना पहिला माझं नाव येणार आणि ते पी डी एफ ती फाईल तेनी तिथ वरती पाठवत्यात ते वरती पाठवल्यानंतर तेन्ही आपल्याला ते टास्क असाईन करत्यात तेज्याप्रमाण.
आसं हाय व्हई ते?
व्हय. फस्ट कम फस्ट. टाऊट असं कायतर हं हं हं फस्ट कम फस्ट सर्वं हं.
हम्म. तस कायतर असणार वाटत.
चालतय झालय सोड. करतो तुला थोड्या वेळेत हं ओके बाय ओके हा.